हा ह बोला काय चालू हाय
काही नाही.
झालंय का काम
हा झाली काम
हावं का लवकरच आटपली.
हा
तसंच कराय लागते ना हो हो. गेला श शाळेत हो गेला ना शाळेत
तुठे गेले त्या कायवा
का मी वरवटला गेली होती काल आईच्या इथं
हा बरे
हम्म मनीषा मॅडम न चाल कॉल कॉल केला तेचा फेलच गेला हो काय
हम्म ते काय उचचाले नाही गेला.
ते तसेच होते मग ते उचलल्याने गेला की माझे पण तसे खूप गेले त्याच फेल गेले हामनमन केदते दोनशे बावीस रुपये दाखवूयाल बा अपडेट करा म्हणते पण पहिले
होय काय
हम्म तुम्हाला किती आलं
कायल एकोण अशी रुपये
हो काय नाही मग ते तुमचे किती झाले कॉल
कॉल मय सोळा सतरा वा आहे हा
हो काय म्हण मग अजून येतील ना ते टप्प्याटप्प्या नाहीेत असतील. हा असग काश ते पाच कॉल झाल्यावर आलता ते तेव्हापासून काही मला हा मग ते पाच कॉलचे असतील ते
हम्म
बाकीची याची नाही लस ती सुरवातची काही दोन ती परत मिते हा म्हणून मग ते कमी आले तुम्हाला
होती ना
कोणाच्या मनात फोन प होते हो ते होतच नाही व एक तर आपल्या असे साध्या कॉलसारखे पाहिजे असते ते ऑनलाईन का ह ना ते ने स् हो काे परवाच्या दिवशी तर काहीच नव्हतं नेटवर्क काच नेटवर्क त्या दिवशी माझ्या दोन तीन असेच गेले ते लावले होते तर तिकड म्हणजे इकडून लागत जात पण तिकडून ते उचलल्याच जात नेटवर्क नव
हा मी तसंच आहेन हेगो
खूपच झालं काही केल्या दूध पिये ना. हो ना हा साधे कॉल असते तर मग ते कशेही लागतात प हे ही नेटवर्कचे म्हटलं म्हणजे कधी नेटवर्क जाऊ शकत
हम्म ते बी
टी म्हणजे ज्याच्यात आहेत समजा तेले सु जातात हो हो जे समजा त्या ऍपमध्ये तेच लागतात बाकी कुणाला नाही लागत ज्यांचे तीस कंप्लीट झाले त्येंनी लागत आहे. नाही त्यांनी लागत नाही.
आता आपल्याला एवढची ओळख नसते कोण राहिल कोण नाही हा आणि ते ग्रुप वर बी मेसेज टाकू नका म्हणतात ते
हाव
सेपरेट कोणाकोणाला कर ते सांग. मग तेच ना ग्रुपवर मेसेज टाकला की मग बाकीचे मेसेज टाकतात की हो करा. आपल्याला माहत राहायचं समजा कोणाचे राहिले कोणाचे नाही. हो हो. अरे सिपरेट प्रत्येकाला कॉल करु करु राहिले का राहिले कोणाकोणाला विचारता तेच ना बर ते ताई कोण आहे काय माहिती. त्या कोण आहेत ते मेसेज टाकला होता ते ग? कोणी टाकला होता? ते ग्रुप वर साक्षी म्हणून आहे बघ त्याच हा असतल ना कोणी ते
ते म असं वाटते कि ते काही गटांची हे असेल ते हा हा सी आर पी वगैरे असतील त्यामुळे मग ग्रुप ब्लॅक करून टाकतो मॅसेज टाकू नका हो. बंद केले हा अस नाही आता
केस बांधतान
आ म्हटलं हो हो तुमचं घर रोडवर आहे ना हा नाही इकडे रोड आहे समजा पण आमच्या इकडे येते पण एवढं काही आमच्या घरात माहीत पडत नाही आमच इकडे एकांतात नाही आत आतमध्ये आहे.
माणस असं आता बाहेरच आहे
हा म्हणून मग तुम्हाला लवकर माहित पडते असेल घरात नाही ते तुम्हाला आता सवयी आहे तिथं समजा हा हो हो. नळगीड आले नाही काय आज तुमचे? येतात ना दहा वाजता. हो काय.
आमचं नळ सकाळचा टाईम असते.
काय म्हटलं? काय नाही हे आहे. हा हा. तुमची मुले गेले असतील ना शाळेत.
हा गेली शाळे
गेली शाळेत. हो, हो. सकाळी लवकर हा मग स्वयंपाक करून घेत संध्याकाळी.
हम्म!
हम्म! ह. कात्री.
सा वाता न
नळी पर्यंत हो. काय केली मग आज भाजी? अतची गंगा फडतील हो काय. इकडे काय म्हणत्यात तेले कवळ. आठवडा म्हणत तिकडे, तिकडे काय म्हणतात? तुम्ही कुकडचं आहे.
व शिनगावच आहे हा हा तिकडे गंगा म्हड म्हणतात ना.
ते वडोद्याच्या इकडे गंगाफळ म्हणतात. हा हा, हे मनीष आहे ना. हो हो
हे म..
माझ्या बहिणीची मान बहीण आहे. हाव काय?
हम.
हा ते वडदचीय हाय ना तिकडची. हा ओळदचे म वहिने ओळदचे आहे.
आता आपल्या गावातले अजून को कितीक नंबर आहे तुमच्या जवळ. झ काहीच तुमच्या एरियात ना फोनत ते जे झाले कंप्लीट हा
हा वैशली हके
तेनच दिला मला तुमचा नंबर माझ्या जवळ नव्हता. हाव काय. हो.
हा बरं आहे ना आता चालते म्ह
हो हो चालतात ना, आता आपला एकच झाला याच्यामुळे समजा. त्या संध्याकाळी हो हो चालते ना. त आता काही कोणी नाही आहेेत आपल्या कराच लाक्ष हो. बाहेरगावच्या आहेत काही बाया पण कि ते नेटवर्कच कटते बाहेरगाव कॉल लावला की जास्त. ते नेटवर्क कटते, त्याच्यात कोणी काही कामात असते की नाही बोलत नाही. हा हा ते एवढ्या बोलत आहे नाही ते बाया तीन चार मिनिटच बोलतात फक्त. मी ते, ए वर्षाच्या टाईम लावला होता क तर ती फक्त तीन मिनिटच बोलली. आणि ते म्हणे माझ्या जव वेळणी मी एवढा बोलाय कट करून टाकला.
तसच होते मग तो कसा अर्ध
मग त्यास पेमेंट नाही होत ना व्यवस्थित हम्म दोन तीन मिनिटाचं काहीच नाही होत. ते दहा मिनिट असले किी बरोबर मिनिट होते त्यात त्यातले काढतात काही ते काय म्हटलं त्यातले कच हो कटतेतलं पण तीस कॉल येतात तीस हा ना तसे ते पेमेंटच. पेमेंटच ते तीन हजारचं आहे तस. म्हणजे एका कॉ एका कॉलले शंभर रुपये. हम्म म प्रेम बर आहे ना पूर्ण कॉल झाला तर बर आहे. मग त्यासाठी पूर्ण कॉल होद्या लागते या बाया फायदा नाही तेच ना मग त्या काही पेमेंट नाही. एवढं ते काढतात त्यातले बी काही पूर्ण रेकॉर्डिंग ऐकतात. त्याच्यात व्यवस्थित जेवढी रेकॉर्डिंग अस समजा तेच घेतात काही अस आपण काही बोललो नाही. आला तर ते कट करतात तेवढ. एवढं काही नाहीत नाही बायामुळे साईड नाही ठेवलत चालते. नाही तस नाही चालं ते रेकॉर्डिंग ऐकतात ना आपण काय? बोललो ते हा त्यासाठी मग ते एवढे शंभर रुपये दुउरहीले की नाही आपल्याला हा ना हे लई विचीत्रच लावलं. हा ते पहिले टास्क नुस्ता होते. आपल्या आपण सोडवा आपल्या आपण सोडवा म्हणजे अस आपण ज त केव्हा घेत हो ना हो हो कधी घेत होत आता हे कस समोरच्या टाइम प लागते ना. हम्म कुणाच काम पण असते नसते.
ते वार
ते वारकचे दोन तीन आहेत पण मग ते कोणी गटाची कामं करते. हो कोणी ते शाळेवर शिकवायला आहे तर शळतात. का मग ते कस होते किं बा
टाइम नि भेटत.
टाइम नाही भेटत तेले हा ना हो ना तसच आहे ना मग ते मस केलाता ते आजारला तेचा आता बोलल्या का मग तुम्ही नाही तुमचा फोन चालू होतात. तररा ना हो हो चालू हेच्यात नाही उचलले जात ना मग नाही उचलले जात ना कशा काम हो होहो पहिले साधाच कॉल करून विचारय लागते ते उचलता की नाही नाही तर तो तसा चाला ते
तसंच चलला
त अ आता काही ना काही तर पेमेंट झालं पाहिजे. हो हो बरोबर आहे टेशन. हा बरं पार्ट टाइम जॉब चांगली आहे बाई साठी
चांगलीच आहे मग ते एनी टाईम नाही ना.
नाही ना नाही येत तेच आहे ना मग आणि एनी टाइम नाही हे. एवढा टास्क पुरा झाला कि थांबा अधिक सहा महिने हा मग नंतर सहा महिन्यान पाठवतात ते अजून काही दुसरी आलस ट साली होती की ना ह ह.
कशी झालेत?
कॉलच्या वाट बघते? मला पण नव्हते आले बग मर पाात बरं ठीकाय मग लावा तुम्ही तिकडून? झाले दहा मिनिट झाले? हो हो झाले करा मग कट? हो ठीकय